हॅलो हॅलो
ह हाालो हालो
अ आमच्याथ तरबेजंपार्टी आल्या
बरं
ह ते मग तुम्ही का बघायला
कुठल्या गावात
ते आहेय काले दाळममध्ये यार दाळ मध्ये रामनगर, कुठे आहे तुम्ही?
मी आता बोरगाव मध्ये आहे
बर बर गला गेल का का कस आहे हॅ हॅलो हॅलो मा हॅलो स का अरे देकि लात तारा अलं तारा अलंकार बसून आ द्या
बर
मग तिथ आहे बघा आम्ही आज आवाज येते तुम्हाला बाहेर
ह हा काय दर काय चालूय आता
दर व दर काय चालू रे आपला बेंजोचा बेंजोसरखा आलयर श चार दास कल तीन किलो दीडशे ना तीन किलो
दीडशेला तिन किलो
हा
चिकन आहेित.
हॅलो. नाही हो दीडशे ला कितीती रे. दीड तास अ दीड तास दीड तास. अडीच हजार रुपई अडीच हजार रुपय कसा आहे वाजतेय. हो. अ. ह. आता आम्ही रेळ लाग तू मला सकाळ. हा त लावस.
हॅलो.
हॅलो.
बाहेर जाव तिथन.
हॅलो.
हॅलो.
मग आता काय करताय तुम्ही
आता आम्ही बघा आता कामावरून जाऊन आलो आम्ही आता
बर.
आता आम्ही आता घराकडे आलो.
जवलात काी नाही अजून
नाही अजून आताच चाय बिस्किट खाल्लो. हो आमच्याश असते.
हा हा.
आम्ही एकदा आठ वाजता च प तो देवत नऊ वाजता जो. ते दहा वाजता झोपते आमच टायमिंग नाही हो.
बर.
आमची कायम नाही हो बसणच सारख.
पावसा काय पाऊस पस काय आहे काय?
पाऊस नाही आता आमच्याकडले पाऊस पडल्याला परवा ही दोन दिवस आता ऊन ऊन कडक पडले.
होय ऊन का?
होय उनच आहेत दोन दिवस झालं.
हा.
आता ते पाणी साठते म्हणून आता खडका नाही टाकल्यात ग्रामपंचायतवाली
बरं.
सेवा कर्या तो रिंद जी
हा हां.
आता ते काँग्रेस जास्त आले नाही ते काँग्रेस म साप जास्त आहे त्यात.
हा काँग्रेस काय भाजप
काँग्रेस काँग्रेस. त्यामुळे आता फवारणी करणार आहेत.
हम्.
हा.
राष्ट्रवादी काँग्रेस
हा राष्ट्रवादी काँग्रेस आता फवारणी करणार आहेत. ओमकार अंकल फवारणी करणार आहेत. फवारनी केल्यावर मग आता रस्ता करायला लावणार आहे आता
हा.
व्हय.
बर. आता आम्ही पण चालोय स्टँडवर.
काय नियोजन
काय नाही थोडं फिरून यायंच म्हटलं मग. दहा मिनिट बोला की. हा बर काय कर माहितेय काय. फोन स्क्रीन लॉक कर आणि ठेव बोलायला. हॅलो. ते तीन हजार दिलतो हा बोला की. मोबाईल हेच्यावर ठेवूया काय नाही चाललोय आम्ही
हा.
चाललोय आता स्टँडवर आम्ही. कुठ तरी किंवा हेच बोलत ऐ ते पण काय बोल ते पण काय बोला रे. असच असच ऐकू नाही येत स्टँडवर चाललोय आता. जरा फिरून येणार मग जेवायला जाणार तुम्ही कितीला जेवताय.
आम्ही जेवतोय आता साडेनऊ, पावणे दहा, दहा.
जेवतान आमटी ऐवजी हे घेतो. घेताय काय चहा बिस्किट
चाय बिस्किट पहिला खायाचं, मग नंतरण जेवायचं असं असतय आमचं.
हां चांगल आहे चांगल आहे.
मग मनात मग पास्ताबिस्ता करायचा असल तर पास्ता करतोय. पास्ता मॅगी,
पैसे
नवीन पिझ्झा, बर्गर, खायला जातोय बाहेर. घरात घरात करत नाही सोडा.
माहितेय काय फिरायला जायचय. त्याला धबधब्याला आताच आलोय लय गर्दी आहे.
हा मग आणि काय.
काय. काय नाही बघा आता निवांत चाललोय. आम्ही स्टँडवर नाय मी पण नऊ साडे नऊला जेवतोय.
हा हा.
हो. साडे नऊ वाजता जायचं. जायचं प्लॅनिंग चालूय मित्र म्हणाला शनिवारी जायचं म्हणून
हा हा. कुणीकडे
कुठे
बजबा
होय बरोबर आहे होय.
मतदान
तु धबधब्याला कवाच येणार नाहीस म्हणजे ह्यो महिना पुढच्या महिन्यात नाही म्हणजे कवाच नाही. का हॅलो.
पहिजू बघा येणार का नाही.
तसघ आहे मग तेमहीणजी बघायला येतो होते्या सकाळी
उदे सकाळी ते जाणार आहे उद्याला कोल्हापूरला हा भाड आहे. कोल्हापूर आलय व भाड. तुम्ही पाहिजेला ते गाण म्हणतोय आम्ही. पाहिजे
बरोबर
होय खर आहे. कुठल बी गाण.
बर त्याला न सांगितले म्हणायला लागले की पैसे. त्याला पैसे घेणार आहे काय?
एकशे एक शंभर रुपये दोनशे रुपये चढ. आम्ही हजार पजारशे बाराशे घेत नाही हो. शंभर, दोनशे रुपय चढ घेतो नुसता.
मग आमच बी लिहून देतो की तुम्हाला चिठ्ठी. पोस्ट मध्ये
आता कस वाजतय बघा.
कॅमेरा बघतोय म्ह गाण येते की आम्ही.
म्हना बघुया.
ती जातीये. अहो बचवीला काय आलय काय
हॅलो
हॅलो हा
ते बातमीला काय दाखवायल माहिती आहे का?
माझ काय माझ काय
नवीन नवीन हा नवीन मीटर बसवले माहीती का ते.
हा
त्या नवीन मीटरमध्ये कॅमेरे बसवल्यात.
नाही नाही ते उ काहीतरी कात होणा कसा तुम्हीपसून
अ गंडवाल नाही हो. खर आहे हो हे.
ते रीलल्स आलते ते रीलल्स वरच सांगु नको त्याला.
टी व्हीवर रांगाल्या दाखवल्या ते नाही इथ आता आज क नाही आमच्या मित्राला विचारल. मित्र माझा एम एसीपी मध्ये आहे.
कसा आहे. बँजो बघा बँजो. कसा आहे बॅन्जो.
छान आहे. छान आहे.
कवा एनार. बुकिंग करा आजच.
आज नाही उद्या.
म पंधरा, पाशेच्या पंधराशे कट होतील. बर बर.
मग आणि काय
काय नाहि बगा स्टैंडवर वर आलो आम्ही. ब्यागाच्या माग
आता कुठे ट्रिपतेन असली तर सांगा. जाऊया गाडी घेऊन आपली. आहे
चालते सांगु या की.
हा समूहा गाड्या हाय, सायकल आहेत. सुमो, सुमो, सुमो हा टू व्हीलर, सायकल समो स्टारटा समो.
ते टाट सुमोह आणि गाडी कसली?
टाटा सोमो आणि फोर व्हीलर हाय, सायकल हाय, अ
टु विलर कसल्या असत्या, टाटासमो कसली ये किती चाकाची आहे टाटासुमो?
टाटा सुमो चार चाकाची आहे.
मग फोर व्हीलर कुठली गाडी असत्या?
फोर व्हहीलर, फोर चाकाची आहे.
चौक माहित आहे आपण, फक्त चार जागाची आप इकडे काय रहाय आहे. आणि फोर व्हीलर कसले असते मग?
फोर व्हीलर, फोर व्हीलर, फोर व्हीलर, फोर चाकाची.
हा काय, ह टाटा सुमो बि चार चाकाची.
हा सगळं चारचाकी. चार चाकाचे माणसं जास्त असली तर ट्रक येऊन जायच.
हम्म.
आणि माणसं कमी असेल तर बारकी गाडीन घेऊन जायाच.
डम्पिंग तेन करते का ट्रक?
डंपिंग हा ऊड्या मारतेई.
होय.
होय मांग बसला की बोकना.
चांगला आहे की मग.
बया.
डब घालायच का सयांनी.
डब नाही घालायचं.
हां..
धरून बसायचं.
बरं. चालतेय, चालते आता टायमिंग झाला असेल तुमचं जेवायच?
नाहीत. दहा, बारा वाजता जेवायला.
दहा, बाराला.
होय एक वाजता बी जेवतो आम्ही.
चांगलाय कि मग.
होय भूक लागली जेवय, भूक लागली तर जेवाय नाही तर उपाशी झोपायच.
आहा. चांगलाय, चांगलाय.
ह..
प्रगतीच्या मार्गावर आहेसाकी.
होय अजून क त मार्गावर जायचच नाही आम्ही.
हा हा.
प्रगतीच्या मार्गावर जातोय आम्ही.
ओके, सर. फोन पाहिजे अस तर उपरी मध्ये फोनाच दुकान काढल्यात.
हा.
म तिथ जुनं फोन वगैरे द्यायचं
हा..
हजार रुपयाला एक फोन घेत्यात.
हा.
आणि डाउन पेमेंट भरायचं, वरनं पाच हजार.
चालतय की,
एकट्याने मला सांगितला पाच हजार रुप, पाच हजार टक्के डिस्काउंट
ह ह
पाच हजार डिस्काउंट म्हणजे, चांगलं सांगितलं त्यानं भारी सांगालता.
व्हय.
पटलच मला ते म्हणजे पाच हजार टक्के डिस्काउंट म्हणजे, फुकटच जायचं आणि घेऊन यायचं. असं तेवढे मन भरत नाही तो पतर घेऊन यायचं त्याच्यातले
आय फोनच घेऊन यायचं सगळे, सगळं आय फोनच घेऊन यायचं.
वीस - पंचवीस घेतला असल, तर बी ते फिटत नाही ते. पाच हजार टक्के डिस्काउंट देऊन.
व्हय
वय
म आता तुम्ही काय काम करता, काय काम करता काय काम करतासा?
मी वेल्डिंगचं काम करतोय.
हा मग कोण पाहिजेेत काय कामाला?
आहेत चार -चौघ